हॅलो! येतोय आवाज? हो हो.
हा, हम्. हो आवरलं की.
कस आहे ना सकाळी उठलं की भाजी, संध्याकाळी उठलं की भाजी. कुठे, हा हा.
ते तर आहे, बायकांना. भाजीला असलं तरी पण काय भाजी करावी, भाजीला काही नसल तर आज काय भाजी करू की.
कॉमन प्रश्न पूर्ण भारतातला.
हो ना.
एक नंबर वन ला प्रश्न आहे तो.
हम्म तेच म्हटलं की खूप सारे असेल तर तोच प्रश्न राहतो आणि नसेल भाजीला घराच काही करू की असंच.
बरोबर आहे. आपण की नाही आज वेशभूषेवर बोलूया.
हो चालेल चालेल.
कसं आहे ना प्रत्येकाच्या कल्चरनुसार असतं ना.
हो.
हम्म.
आपल्या महाराष्ट्रातच आता हा हा.
नऊवारी साडी. पण खरं महत्त्व नऊवारीला देता महाराष्ट्रामध्ये.
हो. तेच तर आपलं मेन आहे ना. हा हा.
राष्ट्रपात.
हा, बऱ्याच ठिकाणी नऊवारी साडीला लुगडं पण म्हटलं जातं ना.
हम्म. लुगडं म्हंटलं जातं मग ते लावणी वगैरे पण करतात तेव्हाही थेच घालतात.
हो बरोबर आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या.
हम्म कारण कि नृत्य महाराष्ट्रातलं नृत्य म्हणून पण लावणीच आहे ना.
हो हो हो. आणि त्याच्यामध्ये तर नऊवारीला महत्व आहे पैचानीला.
तसं वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या डे, आता मारवाडी गुजरात कडचे लोक मारवाडी साडी घालतात. राजस्थानकडचे पण मारवाडी साडी नाही घालत ते. पण मारवाडी अ घागरा, चोली घालतात ते लोक.
हो बरोबर आहे. त्याच्यावर परत वेगवेगळे दागिने, आपली तर महाराष्ट्र महाराष्ट्रीयन तर फेमसच आहे ना सगळीकडं.
हम्म.
व-वेश भूषेमध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे, हां दागिने, पण घालतात ना, तरच ते साडीवर, छान उठून दिसतात ना.
वेग-वेगळे मंगळसूत्राचे, प्रकार असतात. हे, वेशभूषेच ते, मुख्यच आकर्षण राह त, नुसती साडी जरी किती पण, छान घा तली, तरी थोडस, म्हणजे दागिने वगैरे घातले, तर अजून उठून दिस
त्याच्यावर मॅचिंग-मॅचिंगच पाहिजे, मग असं बांगड्या म्हणा कानातले, गळ्यातलं, पायातलं पैंजण झालं. कमरेचा, कमरपट्टा झाला. कितीतरी गोष्टी, मॅचिंग-मॅचिंग लागतात.
हा आणी तेनाच, आकर्षक दिसते ना, वेशभूषा पण ती. ह् ना, आणि तशा साडीवर नववारी सा डीवर कसं, खनाची चोळीच, छान दिसतेच, शोभून. आणि तशी पद्धत पण ये पण, अजून छान शोभून दिसते, काठाला.
तसं ते दक्षिणात्य, लोकांचं कसं राहत? साऊथ इंडियन लोकं, त्यांची साडी ते गजऱ्याला जास्त आकर्षण असतं, त्या लोक कंचं, गजरा, म्हणजे त्यांच्यासाठी, खूप महत्त्वा च, गजरा असेल तर, ते लोक ओळख आणि तिकडे नाही का, आपल्यासारखं नही मिळत, गजरा वगैरे.
हां हां.
तिकडे नही का असं, आपल्याकडे खूप रेअर, म्हणजे श-शहरामध्ये गेलं तर, सिग्नल वर भेटला तर भेटला, गजरा. नाही तर, फुलवालीच्या दुकानामध्ये भेटतो, किंवा असं भेटतो.
तोंडात जात
तिकडे नही का, जिथे पहावं, तिथे गजरा असतो, बाकीचे फुलं नाही पण, गजरा राहतो, आणि तिथं ना, तो ते, आबोलीच्या फुलांचा, गजरा असतो. व्हाईट त सफेद फुलांचा, राहतोच. कुंदयाच्या, पण अबोलीच्या फुलांचाहीं असतो, आणि फार ते लोक मस्त आवरता वगैरे, त्यांचं ते अ कपाळावर वेगळंच लावतात, ते आडवा टिळा लावतात.
हा हा हा, बरोबर ये.
पण तिकडचे लोकं ना, ते खाण्या पिण्यामध्ये ना, अ थोडस ये ना ते, मा-मच्छी वगैरे, जास्ती खातात, बरं का. म्हणजे आणि त्यांची खाण्याची पद्धत, आपल्यासारखी आहे नही, आपण कसं आपल्याला, म्हणजे बोट थोडशी जरी जास्त भरलेले राहिले तरी, आपण लगेच नाव ठेवतो, त्यांच्याकडे पुरा आक्खा हात, भरलेला राहतो. हो, मी म्हटलं बाई, मी जर अस तिथं घरी, खाल्ल त, मला म्हणशील अरररांरा काय गचाळ वाणी खाते. आणि त्या, घरच्या लोकांनी, इकडे येऊन, पाहिलं ना, तर काय वाट नही मग, त्यांना
काही तर बसलेले आपल्या आजूबाजूला लोक पण आपल्याकडे बघतात ना थोडस असं वेगळ.
बरोबर ना आणि कसं माहिती का. ते लोक आहे ना राईस भात घेतात भातामध्ये ते मच्छी असं मिक्स करतात आणि असे कचा कसा खातात मग.
म्हणजे थोडस.
ह हम्म तस आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कस थोडस व्यवस्थ. तिथे.
हा बरोबर आहे ना तेवढं आहे तरी. पण असं लोकं काटा चमचा काही काही आजकाल तर यूज करतात ना वेगळंळ तस तर खाण लांबच राहिलं
बरोबर आहे आणि कसं नाही का त्यांचं ते प तर एवढंच की आपल्याकडे माणसं माणसांची वेशभूषा कशी राहते पॅन्ट शर्ट घालतात हे करतात तिकडचे लोक ते लुंगी वगैरेच घालता
हो हो हो आणि ते वेगळीच असते ना आपल्याकडं ते धोतर वगैरे जरी घातलं माणसानी तरी ते किती पॅक वगैरे असं व्यवस्थित असतं ना तर त्यांच्या इकडचं ते फक्त आपल्या कमरेला गुंडळतात झालं
पण मग व्यवस्थितच राहत असं पूर्ण व्य हे. झाकलेलं वगैरे व्यवस्थित दिसत पण घातलेलं ते
त्यांचं तिकड उष्ण हवामान असेल ना काहीतरी म्हणजे कशामुळे तरी त्यांचा पोशाख तसा ठरलेला असेल तक्ष्ण हवा असते ना म्हणजे हवामान असतं ना तिकडं
हम्म हम्म बाप रे खूप गरमी असते आपल्याकडे जेव्हा थंडी असते ना तेव्हा त्यांच्याकडे भयंकर गर्मी असते.
हा त्याच्यामुळे मग त्यांचा पोशाख कसा ठरलेला असा सैल सैल हो ना आपल्याकडं कस आपण नथ एक मेन समज तोना कुठल्या पण प्रोग्राम म तस त्यांच्याकडे गजरे वगैरे मेन असतील असं वेशभूषा आकर्षण मध्ये हो ना आपल्याकड तर काही साडी चोळी हेच आहे पारंपरिक
हम्म हा मराठी
हा. नऊवारी साडीच कसं असं म्हणजे पटकन मनात भरती ना असं
हम्म आणि काठापदराच्या असतात आता आ तर ते आता कस माहिती आहे का नऊवारी साडीपेक्षा आहे ना हे लोक सहावारी साडीलाच नऊवारीे जास्ती करून टाकताय
हो बरोबर आहे ते
ठण्या झाल्या पैठण्या पण तशच घालतात ना नऊवार हम्म कारे विक्रम असलं क मुली सध्या तर मुली जास्त ट्रेंडिंगला
ट्रेडिंग ला आहेत हो बरोबर आहे आणि वेगवेगळ्या राज्याचा अ हो बरोबर आहे सांस्कृतिक आहे ना ते वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळं महत्व आहे. संस्कृ सांस्कृतिक दृष्ट्या पण आपल्या कस महाराष्ट्रातल्या स्त्रिया जास्त साडीज घालतात विशेषतः नऊवारी
ते साऊथ इंडियन लोक पण साडीवरच असतात बरं का ते
हो पण त्यांचा पदर वगैरे अस थोडा वेगळाच असतो ना आपल्यासारखा नसतो
नाही ना आपल्यासारखच नॉर्मल पदर घेतलेला असतो.
हा हा हा
म्हणजे आपल्याकडे जसं नऊवारी आहे तसं त्यांच्याकडे खर तर साडी ये. पण आणि ते साडीवरच जास्त व्यवस्थित राहतात ते. आणि तुम्ही बघा तुम्ही क म्हणजे आता माझे आमच्याकडे मावशी राहतात ते बिचारऱ्यांना धड मराठी येत नाही धड इंग्लिश पण येत नाही पण साऊथ इंडियन आहे इंग्लिशमध्येच बोलतात त्या आणि इंग्लिशमध्येच अ कन्वर्सेशन चालतं संभाषण सगळं आणि तर त्यांना मी जेव्हा बघते ना खरंच भारी पण मग नाही का ते लोकांन मध्ये मच्ची वगैरे खात तिकडे ते वास वगैरे बघ वास येतो हा हं हं
मच्छीचा वास असा वेगळाच येत स्मेल हा हा
असं आहे तिकडं तस राजस्थानी लोकांच भारी येत घाघरा चोली जरी राहते ना राजस्थानीत पण दिसतं वगैरे भारी त्याच्यावर माणूस ते लग्न कार्यामध्ये ते लोक तेच जास्त वापरतात ह
भर पण असतं ना पूर्ण ड्रेसिंग त्याची
हम्म तेच तर अंग भरून असत
हो ना त्याच्या अट्रॅक्टिव्ह पण असत ते दिसायला पण असा वेगवेगळ्या अ
घागरा चोलीमध्ये पण ती चोली ना त्यांची मोठी असते असे छोट नाही राहत घागऱ्यावरच ब्लाउज असतात छोटस तसं नाही राहत
हो हा म्हणजे ब्लाऊज साराच प्रहारा असतो ना तो आपण कसं साडीवरती हा ह ह तस आहे त्याच्यावर ओडणी वगैरे पण असतात ना त्यांच्या भरपूर हा हा
असतात पण मग हो असतात तर मग
हा आणि कसं ते एक वेगळाच लुक येतो ना त्या ओढणीनं पण.
हम्म ते गोटापट्टीची ओढणी वगैरे असते त्याच्यावर जे डिझाईन वगैरेते ते हातानेच केलेलं असतं ना त्या लोकांनी
हा जास्त तर आरसे काम असत ना एम्ब्रॉयडरी ते हरं काम जास्तीत जास्त त्याच्यावरती आणि
हम्म पण मग छान ते काय साड्या काय काय खूप सुंदर असतं बर क म्हणजे मी पण दोन तीन घेतलेल्या आहे त्या राजस्थानी गुजरात मध्ये नॉर्मली ना जास्त कलरवाल्या साड्या राहतात त्या. त्याच्या ते गोल गोल डिझाईन वगैरे आणि एकदम कलरफुल साड्या राहतात निळ्या, हिरव्या, पिवळ्या
आपल्याला जशा पाहिजे तशा भेटतात ना.
हम्म.
ह म्हणजे ते बांधणीच्या म्हणायचात ना ते बांधणीच्या साड्या गुजरात
बांधणी बांधणी ज्या राजस्थानमध्ये ही चालतात आणि गुजरातमध्ये ही चालतात.
गुजरातमध्ये जास्त बांधणीच्या तेच ते तोच टाईप असतो तिकड कुठल्या पण दुकानात गेलं तरी तशा टाईप च्याच साड्या जास्त दाखवतात.
बरोबर आहे.
चला आपला टाइम झालाय ताई. धन्यवाद छान वाटलं बोलून हो.